हॅ हा बोला की
कामावधिक नाही
हो चालूय आवराय लागला तुमची
हा आवरून बसलय सगळं. होर आ म्हण. फोन लावाव जरा किती दिवस झाले फोन नाही केला काही नाही तुम्हाला पण येत नाही माझ्या आठवण.
हो आम्हाला येते पण तुमचे ते फोन बघून म्हणजे करायचं करायचं. म्हणत राहतय आता म्हंटलं तुम्ही आणि कामावर गेलास ना.
मुला बरं वाटत नाहीये त्याच्यामुळे सुट्टीच घेतली मी रडायलाच लागला जाऊ. दे ना मला कामाला तो
हा म्हणजे ते काय? जार आहे का?
हो आजारी आहे उऊन्हाता सारख्या क्रिकेट खेळायला जात होता त्या्हा उन्हात जाऊन जाऊन आजारी पडलाय किती ऊन लागतय भयानक ऊन लागत. आणि लहान मुलं ऐकत सुद्धा नाही होय.
ऐकत उन्हातनच म्हणजे खेळतात ती.
होय कॅब घालत नाहीत काय नाही. आहेतत.
होय.
बघा ना डेली रोज खेळाला जात होता रोज
हा मग त्याच्यामुळेच झाला असणार.
हा उन्हात जाऊन जाऊन आजारी पडल्या आता पाच सात दिवस झाला एवढा ताप आलाय त्याला काही खायना झालाय काय नाही सारखा झोकतय सारख झोपतय. आणि पोटात वगैरे दुख दुखतय त्याच्या असं त्याला खावं असं वाटतंय. खायला समोर दिलं का नाही. समोर आले की एक घास खातोय. त्याच्यानंतर परत खात असत.
ते तोंड वगैरे कडू वगैरे झाला असेल म्हणजे तोंडाला च तीन काय लागतात.
हो नाही. चवच नाही आहे त्यािच्या तोंडाला आणि ती सातच आली होता. ् आमच्या इकडं बहुतेक मुलं आजारीच आहेत लहान मुलं.
हा ते कसं ह्या आता पाऊस जास्त भरपूर दिवस झाले म्हणजे पाऊस आता आता ह्याच्यात यायलाच पाहिजे होता.
बघा ना पाऊस सात तारखेपासून चालू होणार होता अजून चालू नाही आ सतरा तारीख चालूच नाहीे पाऊस बिलकुल कस होणार आणि उन्हाळा ऊन किती जाणवते दिवसभर गरम किती होते घरात बसायला नको वाटतं फॅनच वारं सुद्धा गरम गरम येते.
होय मग तेच क हवा म्हणजे असं गरमच याय लागले आता फॅन पण नको वाटाले घरात बसायला.
फॅनच वारच लागत नाही असं थंडावाच नाही गारच वाटत नाही गरमच होतय सगळीकडून
होय होय म्हणजे पूर्ण चक्र बदलून गेल्यासारखं झालंय आता
होय बघा ना कडक उन्हाळा असा कितीतरी वर्षातून आलाय म्हणे. असा उन्हाळा नव्हताच. भरपूर वर्ष आता आपण बघतोयस की आपल्या लहानपणापासून असा उन्हाळा होता का?
नव्हतच आणि ऊनच वेगळं लागतय आताचं.
एवढा कडक उन्हाळा नव्हता अओ साध उनात बघितलं तरं - - तरी एवढे चक्कर मारल्यासारखं होतयं. आणि ही लहान मुलं दिवस - - बर उनाात कशी खेळत असतील? काय माहिती.
का त्यांना ते काहीच नसतं. आता आमच्या बहिणीचा मुलगा पण तसच करतो ऐकतच नाही. दिवसभर ती सायकल घेऊन फिरतच असतो उन्हातनं.
पाठवायचं नाही त्याला लहान मुलांना तर उन्हात पाठवायचंच नाही म्हणून सांगितलंय मोबाईलला तर किती सूचना येत असतात लहान मुलांना उन्हात पाठवून - -
होय होय. पण घरात ना मुलं पण बस त नाही घरात.
नाही ऐकत नाही माझा पण मुलगा असंच ऐकला नाही. काय नाही. क्रिकेट खेळून दिवसभर उन्हात - - आता पडलाय आजारी. आता शाळा चालू झाली. आणि आजारी पडलाय होय की. टेन्शन म्हणजे काय आणि मला धड काम करता येत नाहीत, कामाला पण जाता येत नाही. काळजी लागून राहते ना, उठलाय की नाही काय? काय खाल्लय का नाही? होय लक्षच लागत नाही. जेवलाय की नाही असं वाटत राहत. ते सतत - -
ते काळजी वाटते ओ आपण इथं मग - -
हा. तेच होय आणि अजून इकडं पाऊस पाऊस - - नाहीचयं पाऊस इकडे बिलकुल नाहीआय.
आमच्या इकडं पण पाऊसच नाही आओ.
मध्ये जरा पडला दोन तीन दिवस. छान वातावर असायचं. दिवसभर ढगाळ वातावरण संध्याकाळी पाऊस वगैरे पडायचा, त्याच्यानंतर बंदच झालं कडक असा उन्हाळाच आलाय.
कडक म्हणजे अ कुठच पाऊस नाहीय आता.
होय असं वाटतय कीनी कडक उन्हाळा म्हणजे मे महिना - - चालू हाय. जून महिन्यात पहिल्यांदा किती - पाऊस असायचा ना?
होय. भरपूर म्हणजे एक तारखेपासून पाऊस चालूच असायचा बघा. एक म्हणजे मे - - एंडिंग पासून चालूच व्हायचं की
आता तसलं काही नाही राहिलेलं सगळं वेगळंच झालंय कधी पण पाऊस पडतो. मागच्या वर्षी तर दिवाळीत पाऊस पडलेला आठवतं का तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी मी रांगोळी काढलेली रांगोळी काढलेली सगळी रांगोळी धुऊून गेलेली पावसानं माझी
तस गेल्या वर्षी आमचं पण तसचं झालेलं रांगोळी काढली आणि पाऊस आला
होय पावसाने सगळं बदललं सगळं वातावरण चेंज झालंय
होय होय
हं सगळं होय कधी पण पाऊस लागतोय कधी पण थंडी, कधी पण उन्हाळा
म्हणजे पूर्ण ऋतुचक्र बदलून गेले सगळंत आता या महिन्यात आता अधिक महिना आता वट पौर्णिमा अं जून म्हणजे पहिल्या
आता हो एकोणतीस तारखेला आणि हचा सगळा परिणाम माणसांच्या शरीरावर व्हायला लागलंय
हो म्हणजे तब्येत खराब होत चालल्या लोकांची
होय कि जेवण जात नाही असं महत्त्वाची कामं राहतात उन्हात बाहेर पडू वाटत नाही जरी गाडी नाही गे किं रिक्षातून गेलं तरी थोड तरी उन्हातून जावंच लागतं नकोच वाटत
होय थकायला होते
होय आणि लहान मुलांना काय नसतं बघा ऊन वगैरे होय कि घरात बसून सुद्धा आपल्याला कस होय चक्करत ते आपल्याला सुद्धा घरात बसून कसं होतं आपण बाहेर असतो का
नाहीच आता आम्ही अ परवाच बाहेर पडलेले बघा आ कधीच म्हणजे असं कधी जास्त बाहेर पडणं होत नाही आमच परवात असं कामानिमित्त बाहेर पडल हो तर म्हणजे एक तासच बाहेर ते घरी येऊन परत डोक दुखाय लागलं काय तब्येत असे म्हणजे पूर्ण हे झालं सर
हा आशक्त पणा येतोय विकनेस पण ये तोय आणि कस तरीच होते असं बाहेर कशाला पडलो आपण उगीचच असं वाटतं
हो तेच होते
घरात गप्प बसावास गप्प बसावं असं वाटतंय.
हो म्हणजे असं दररोज आपण बाहेर पडल की एवढं काही होत नाही पण कधीतरी आपण गेलो की मग तसं होतय बघा.
आणि माझं टायमिंग कस कामाचं म्हंटलं तर कामाचा टायमिंग म्हटलं तर माझं नऊ ते सहा आहे. आणि तेव्हा काय ऊन नसतय. संध्याकाळी पण एवढं ऊन नसतय. त्याच्यामुळ मला काय वाटत नाही एवढं. आणि दिवस पण किती मोठ सात वा वाजले तरी उजेडच अस ते भरपूर उजाड असतय.
सहा वाजले असच वाटतंय ते सात वाज त.
होय होय, आणि सकाळी पण साडेपाच स्ता किती उजडलेला असते म्हणजे भरपूर
म्हणजे, आपल्याला म्हणजे आता सात वाजलं आपल्याला वाटतं किती आठ वाजले काय कि वादल्या असं होते.
होय की, मी सकाळी पण साडेपाच ला उठल की किती असं उजड असतो. असं वाटतंय कि तेव्हा सातच वाजलेत आपण लेट झालो की काही उठायला असं वाटतंय. खरं तेव्हा तर साडेपाच वाजलेले असतात.
सगळं म्हणजे वेगळंच झालंय सगळं.
हॅलो हॅलो. हा हा बोला क- के.
आणि मग असं क नाही आता पावसामुळ बाघा शेती पण का म्हणजे करून घेतल्यात लोकांनी, पण त्यांच आता पावसाच्या सगळे अवलंबून त
होय की पाऊसच नाही तर काय शेतात तरी पिकणार आहे. नुकसानच होणार आहे. आणि सरकार तरी किती लोकांचं भरून देणार. पैसे कुणा कुणाच बघणार. त्याच्यामुळ महागाई वाढते एवढी.
आता ह्या वर्ष तर्र म भर वाढणार म्हणजे पाऊस नाही म्हटल नंतर
होय भरपूर महागाई आत्ताच वाढली आहे आमच्या इकडे भाज्या किती महाग आहेत सगळं महाग महागच आहे
हो भाज्यांचा भरपूर वा म्हणजे हे वाढलेत आता
होय.
आता आम्ही आपण माणूस म्हणून आपण म्हणजे काहीतरी पण व्यवस्था करू शकते कुठं पण पण ते जनावर वगैरे म्हणा पक्षी म्हणा ते कसं
होय की आणि जनावरांना कसं गाय म्हशी असतात त्यांना हिरवा सारच लागतो ना ते जर त्यांना पेटलं तरच ते दूध वगैरे देणार नाही तर ते नाही भेटलं तर शेतकऱ्यांच नुक सनसेय की
अ होच ते पाणीच नाही आमच्या तकड आ आमच्या गावी पण आहेत ना जनावरे
हा.
आता आतापर्यंत ते म्हणजे हिरवा चारा घालत होते आता पाणीच नाही तर ते म्हणजे पाणी पाजल्याशिवाय ते चारावरती येत नाही ना मोठा आता पाऊसच नाही म्हंटलं होते चारा पण बंदय सगळं म्हणजे आता वाळा गवत चाललंय पण त्याला दूध देत नाही जास्त असं होत
वगैरे देतात की गाई म्हशीला? पण ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडायला पाहिजे की विकत आणाय ला बाहेर हे काही मूर्खा बाई सांग कि तिला
दुधासाठी म्हणजे ते चारा वगैरे लागतोय ना
चालतेय मी तुम्हाला नंतर कॉल करू
हा हा चालेल